हॅलो
नमस्कार कशी आहेस.
नमस्कार मी बरी आहे तू कशी आहेस.
मी पण खूप छान आहे अगं आज शाळेत शिक्षकाने आपल्याला शिक्षण म्हणजे शिक्षणाचे महत्व या विषयावर - - बोलायला किती छान सांगितलेले आहेत ना?
हो, हो न खूप छान सांगितलं त्यांनी.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. मला वाटते ना की शिक्षक अ शिक्षणामुळे माणूस शहाना आणि सम समजूतदार बनतो. तुला काय वाटत?
हो ना आणि त्यातून आपल्याला काही शिकायला पण मिळतं ना काही नवीन. बोलणं शिकायला मिडतं. काय नवीन नवीन माहित पडते आपल्याना.
हो. अगदी खरां म्हटलं तू. शिक्षणामुडे तर आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिडतात. आपण वाचू शकतो. लिही शको लिहू शकतो. आणि जगाबद्दल ह मा माहिती मिळू शकते ना आपल्याला.
हो ना आणि आपल्याला काही नवीन शिकायला पण मिडते ना. आणि विविध शहरांच पण काही माहिती माहीत पडते आपल्या- - ला.
हो जर शिक्षण, जर शिक्षण नसते ना तर आपल्याला तर काहीच समजलेच नसते. साधे पत्र वाचणे किंवा फॉर्म भरणे सुद्धा कठीण झाले असते आपल्यासाठी.
हो ना. अगदी बरोबर म्हटलं तू. शिक्षणामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास पण वाढतो. आपण लोकांसमोर बोलू शक तो. आपले मत मांडू शकतो. आपल्याला खूप सोपे झालेय याच्यामुळे.
हो. अगदी खरा म्हटलं तू. मला आठवते ना की मी लहान असताना लोकांसमोर बोलायचे. घाबराय बोलायला ना घाबरायचे. पण आता शाळेत भाषण वगैरे देताना. वा वाचन आणि प्रकल्प सादर कर - - ताना मी भितच नाही बिलकुल.
अगं हो खूप छान आहे तुझ तर माझेही तसेच होते. शिक्षणामुडेआपल्या- - मध्ये थोडा धाडस पण वाढतो ना?
हो अगदी खरं म्हंटलं तू तुला काय वाटतेयं शिक्षणात चा जो सर्वात मोठा फायदा कोणता असतो आपल्यासाठी?
अ मला असं वाटते की शिक्षणामुळे आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते. अ त्यामुळे आपल्याला चांगले जीवन मिळू शकते आणि थोडी आपल्याला चांगले हो. मित्र मैत्रिणी पण मिळू शकतात.
हो अगदी खरं म्हंटलं तू. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, अधिकारी या नर्स वगैरे वकील - - असे सर्व क्षेत्रामध्ये आपण शिक्षका - - नुसार आवश्यक असते. त्यानुसारच जाऊ शकतो ना? आणि बनू शकते हेनच्याकडे
हो ना. अगदी बरोबर. शिक्षणाशिवाय या क्षेत्रांमध्ये काम करणे शक्य नाही ना. शिक्षणामुळे आपण स्वतःच्या पायावर उभं पण राहू शकतो आणि खंबीर राहू शकतो.
हो. अगदी खरं म्हटल तू हे तर खर आहे की आपण शिक्षणा मुळेच आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो आणि त्यामुळे आपण कुटुंबालाही मदत करू शकतो ना?
हो, हो. एकदम एकदम बरोबर म्हंटलं तू मला वाटते की मुलगा - - मुलगी दोघांना ह एक समानच हक्क मिळायला पाहिजे ना? शिक्षण असो किंवा आपलं कुटुंब असो
अगदी खर आहे तुमचं कारण शिक्षण म्हणजे मुलगा मुलगी या दोघांना समान शिक्षण यायला पाहिजे आवश्यक ते शिक्षण मिळालाच पाहिजे पूर्वी काही लोकं मुलांना शिकवत नव्हती पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही परिस्थितीत बदल झालेला आहे मुली आहेत
अगदी बरोबर ना आज मुली कोणत्या क्षेत्रात पुढे आहे तो कोणताही क्षेत्र असो डॉक्टर असो वैज्ञानिक किंवा पोलीस अधिकारी कोणताही शिक्षण असो प्रत्येक ठिकाणी मुलगी यशस्वी होते मुली या शिक्षणात हुशार आहेतच ना त्यामुळे त्यांनी आत्मविश्वास हा त्यांच्या अंगी बाळगलेला आहे
हो हो शिक्षणाचा हा महिलांमध्ये आत्मविश्वास जास्तच असतो मुली ह्या स्वतःचा निर्णय स्वतःच घेऊ शकता
हो ना हे एकदम फायदेशीर माहिती आहे मुलीचे शिक्षण चांगले असल्यामुळे त्यांना निर्णय घेणे खूप सोपे जाते कारण शिक्षित लोक समाजांसाठी चांगले काम करतात शिकलेले लोक इतरांना मदत पण करतात आणि मार्ग पण दाखवतात हो ना
हो खरं आहे तुझं शिक्षित लोक हे इतरांसाठी चांगले काम पण करतात आणि मार्ग पण चांगला दाखवतात मदत करतात योग्य मार्ग दाखवतात शिक्षणामुळे तर अं अंधश्रद्धा ह कमी होत चालली आहे आता तर सुशिक्षित व्यक्ती आपल्या घरातील व्यक्ती सुशिक्षित असले पाहिजे याचा विचार करतात पूर्ण विचार करूनच निर्णय घेतात
विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामुळे समाज खूप पुढे गेलेला आहे हे आपण समजू पण शकतो आणि आपण मोबाईल संगणक इंटरनेट वापरतो हे सर्व समाजासाठी खूप सोपं झालेला आहे शिक्षण पण आवश्यक असते ना
हो हे तर खरे आहे शिक्षणामुळे नवीन शोध लावले जातात तुला अभ्यास करायला आवडतो का हो आवडतो ना
विशेष म्हणजे विज्ञान आणि इतिहास जास्त आवडते हे मला खूप आवडतात तुला कोणते सब्जेक्ट आवडतात ग
मला तर मराठी आणि भूगोल आवडते
प्रत्येक विषय हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू प्रत्येक विषय आपल्याला काहीतरी नवीनच शिकवतो आणि मी समजून पण घेतो गणितामुळे तर विचारशक्ती वाढते विज्ञ विज्ञानामुळे तर सामान्य ज्ञान मिळते जगात लोक कसे वापरत आहात हे समजते इतिहासामुळे तर भूतकाळातील घटना समजतात ना आपल्याला हो
हो हो हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि भूगोलामुळे मागचं घडलेली माहित होत आणि विविध देशांची माहिती पण मिळते शिक्षणामुळे आपला वेळ पण चांगलाच कामात जातो ना
हो हे तर अगदी ख खरं म्हंटलं तू रिकामा वेळात च सामान्य ज्ञान मिळतं चुकीची गोष्ट करण्यापेक्षा अभ्यास आणि वाचन करणे चांगलेच आहे आणि पुस्तक वाचण्याची सवय ह शिक्षणामुळेच लागते ना तुला काय वाटतं
हो ना शिक्षणामुळे खूप छान ज्ञान मिळतो पुस्तकं वाचल्याने आपले थोडेसे विचार पण चांगले होतात
वाचायला खूपच आवडतात मला महान व्यक्तीची जे चित्रे चरित्रे वाचायलाही आवडतात खूप
हो आणि शिक्षणामुळे आपल्याला देशातील अ अ विविध घडामोडी पण समजायला मिळतात वर्तमान पत्र वाचल्याची सवय पण लागते आणि शिक्षणामुळे आपले कितव सुधारण्याची काही आपल्याला स समाधान पण होतोय
हो अगदी खरं म्हंटलं तू वर्तमानपत्र वाचण्याची सवय तर लागतेच शिक्षणामुळे तर आपले व्यक्तिमत्वय ही बदलते आणि आपण नम्रपणे बोलायला शिकतो शिस्त पाळायला शिकतो आणि वेळेचे महत्त्व समजते आपल्याला प्रमाणीत पणे आणि जबाबदारी यासारखे गुणही विकसित होतात ना आपल्या मध्ये
हो ना बरोबर म्हंटल तू शिक्षणामुळे आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे ही आम्हाला सहज रीतीने समजते स्वछता अ पोषण आहार वायम हे ही आपल्याला कळतेच ना त्याच्यामुळे
हो आणि जर सर्व लोक शिक्षित झाले ना तर समज अधिक अ प्रगत होईल मला तर असं वाटत गुन्हेगारीही कमी होईल आणि लोकांन मध्ये जागरूकता पुढ पुढे वाढू शकते
हो ना हो बिलकुल अगदी बरोबर मला वाटते शिक्षण हे सर्वात मोठे धन आहे आणि पैश्या संतुष्टी देऊ शकतो पण घ्यान कधीच संपत नाही हे ही तितकंच खरं आहे ना
हो अगदी खरं म्हंटलं तू घ्यान जितके वाटले ना तितके वाढतो खूप हे खूप छान वाक्य आहे मला तर असं वाटत शिक्षणामुळे तर आपली जे स्वप्ने आहेत ना ते पूर्ण करू शकतो आपण
हो ना आणि प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे शिक्षण आणि मेहनतच असते विद्यार्थी नियमेम अभ्यास केल अ विद्यार्थीनी नेहमी अभ्यास केलाच पाहिजे ना
हो पोरांनी शिक्षकांना आदर केला पाहिजे पालकांची ही आदर केला पाहिजे कारण ते आपल्याला शिकण्यासाठी खूप मेहनत कर करतात ना
अगदी बरोबर काही पालक स्वतःच्या गरजा कमी करून मुलांना शिकवतात म्हणून आपण त्यांची मेहनत वाया जाऊ नवी नाही देऊ
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तु मन लावून अभ्यास करावा शिक्षणामुळे आपले चांगले भविष्य घडते आणि चांग आपले भविष्य म्हणजे आनंदी जीवन असते ना तुला काय वाटत
हो ना अगदी बरोबर ना आजच्या काळात ना शिक्षणाशिवाय प्रगतीच कठीण झाली ना म्हणून प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे आपणही चांगले शिक्षण घेऊ ना समाजासाठी काही तरी चांगले करायचं असं ठरवूया
हो नक्कीच मला ही असं वाटतं मला भविष्यात ना शिक्षिका बनायचे आहे
आणि मला डॉक्टर बनायची आहे
हे तर खूप छान आहे आपण दोघी ही आपल्या स्वप्नांसाठी ना खूप मेहनत करू तू या
हो ना कारण शिक्षण हे यशाचे पहिले पाऊल आहे ना. आणि शिक्षणामुळे व व्यक्ती कुटुंब.. समाज आणि देश यांचाही विकास होतो ना.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू. अ शिक्षणामुळे तर आपण खूप पुढे जाऊ शकतो शिक्षण हे खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी. आपलं जीवन खूप छान होऊ शकतो शिक्षणामुळे. आणि शिक्षण शिक्षणाचे तर म महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे मला असं वाटत. रिकामा ऑडिओ
हो ना अगदी बरोबर शिक्षणामुळे आम्हाला कसं.. अ आम्ही चांगले शिकू तर आम्हाला चांगलं नोकरी मिळेल. चांगल्या लोकांशी आपलं बोलचाल होईल. आणि आपल्या कुटुंबाला पण आपले आधार होईल.
ती चर्चा खूप छान झाली धन्यवाद.
धन्यवाद.